हॅलो! हा बोला कि काय करताय? काय नाही.
मी बस हां हो झालं तुमचं.
नाही अजून आता चहा घेणार. तिथ फिरायला गेलता की नाही कुठं‌
फिरायला गेले होते की. तुम्ही?
आम्ही पण गेलेलो मालवणला कोकणात गेलो होतो आम्ही एक दिवसाच ते होत आम्ही ज्या दिवशी गेलतो ना त्या दिवशी राज्याभिषेक सोहळा होता सहा जून ला. मग आम्ही राजकोटला गेलतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिकडच गेलतो. ना मग राजकोट वर पण गेलो होतो आम्ही, छान आहे तिथलं पण सगळे अ बघण्यासारखे आहेत पॉईंट बीचवररचे. सिंधुदुर्ग किल्ला पण छान आहे. असं म मेन समुद्रात आहे. छान आहे बघण्यासारखं आणि आम्ही गेलो अ रायडिंग चं आम्हाला ते नव्हती बीच तिं बघयचं होतं. नाही मग ते काय बंदच के बंदच केलेले तिनि.
हा, हा.
आता सप्टेंबर नंतर त्यांनी ओपन करणार आहेत.
मला
काय नाही मग तुम्ही कुठे गेलता का नाही.
आम्ही पण गेलतो.
तुमचा आवाज कट होतोय बघा.
आता येतोय काय?
हा येतो येतो.
हा, इकड गोव्याकड गेले होते.
हा हा मग तिथे सोडले बीच मधे, आतमध्ये सोडले समुद्रात?
हो सोडले होते के, दोन तीन दिवस होतो आम्ही, सोडले होते कि.
हा हा आम्हाला कसं, आम्ही ते निवती बीचला ते,, म्हातारीची चूल तें पॉईंट बघायचं होत ना आम्हाला, ट्रेंडिंगमध्ये
हा. हा. ते नंतर ना आम्ही पण झालं म आम्हाला मिळालं नाही, बंद आहे म्हणून सांगितलं, पुढे घेऊन जाणार नाही म्हणाले लागळेना. म्हणजे ते पाणीच चढउतार, चढउतार होतय म्हणून?
कसं झालं माहितीय का? तें समुद्राच्या दोन, दो-दोन तीन वेळा क नाई अ सलग अस हे आत गेले, पोहा असं फॅमिली पण एक गेली ते काय सापडलेच नाहीत बहु म आणि तिथ गणपती व्यवस्थित पण मुलं सहलीच्या ह्याच्यात न एक दोघं जण ती गेली वाटत, ते पण ते झालं नाही, मग त्याच्यानंतर ते तिनी कंपल्सेशन केलं ते बंदच ठेवलय सप्टेंबर ऑक्टोबरच्या पिरियडमध्येच तें चालू करणार म्हणले मग.
हम्म हम्म.
मग खरपण मग एवढ्या लाब मग गेलं तर मग फिरायला तर पाहिजेल नाही, पॉईंट तरी बघायला पाहिजे. असं गाडी करून जायचं, भाडं ते भाडं जाणार, मग त्याच्यापेक्षा मग म्हटलं आणि तिकडचे साईडचे पॉइंट बघायचे म्हणून मग आम्ही राजकोटला गेलो होतो. वेंगूर ला त तिथं फिर लो, वेंगुरल्याच्या तिथ ब्रिज वर गेलतो, परत बीच पण बघितला. अ परत ते ह्याच्या इथं एक आहे नवीन, काचेचा ब्रिज तो पण बघित ला, तो पण छानच आहे बघायसारख, फोटो वगैरे छानच येतात तिथे.
हम्म, हम्म, ते कसं पाणी चढ उतार होतय, धोकादायक होतंय, म्हणून रिक्स नको म्हणून, त्याचा करतात ते.
हा, होय. आणि आप, आपल्याला पण थोडं पण कळ-कळायला पाहिजेल नई, आता त्यांनी नक को म्हणलं तर जायचच नाही. आपण काय करतो, नही नको म्हटलंत ना असू दे तरी पण चला चला असं नाही, असं नाही चालत तिथं. एव-एवढं तेन एवढं ह्यावेेळेस एवढ्या प्रमाणात गेलंत की नाही लोकं समुद्रात वाहून. भरपूर प्रमाणात गेलत, म्हणूनच आता त्यांनी काय केल्यात, सप्टेंबर आक्टो बरपर्यंत, कंपल्सरी बंदच ठेवणार आहेत. जून चा पिरियड चालू झाला की मे च्या एंडिंगपर्यंतच असतेय, जूनचा पिरियड चालू झालं की त्यांनी बंदच ठेवतात.
हा. हा. कुठ राहता असा तुम्ही?
आम्ही ईथ नूरसिंवाडीच्या आसपास आहे.
हा, हा.
हा बाकी मग, मग मग. आम्ही पण मग एक दिवस आणि त्याच्या आधी पण, आम्ही गेलो तेव्हा पण चार दिवस गेलो होतो, म्हैसूरच्या ट्रिपला गेलो होतो, म्हैसूर उटी. त्या जोशी मॅडम आहेत ह्याच्या अ कुलकर्णीची ते शी-शिरडोंच्या त्यांची गाडी घेऊन गेलो होतो आम्ही.
हम्म, हम्म.
अ. परवाच्या ट्र्रीपला पण त्यांचीच गाडी आहे त्यांनी ग ड्राय आणि आपण कसं आम्ही आता फ्रेंड-फ्रेंड गेलतो ना मग कस रिस्क असत्या. लेडीज गेलो की कसं जरा रिस्क थं असतय नाही. ड्रायव्हर पण चांगले पाहिजे. जेवण प्लस जेवण चांगलं पाहिजे आणि रात्री जन रात्रीच्या वेळेस प्रवास करायचा म्हणजे जरा रिस्कच असत्या.
आणि एखाद्या वेळेस कोणतर जेन्स जेन्स चांगले पाहिजे होते च्यामध्ये.
हा, नाही आम्ही लेडीजच जातो. प्रत्ये क वेळेस आम्ही जेन्ट्सला कुणाला अलाव करत नाही. नेतचं नाही नवऱ्याना तर नवऱ्यांना पण नेतच नाही म्हणजे नवऱ्यांना जर आम्ही, असं कपल कपल जाणार असलो तर वेगळी ट्रीप असत्या आणि फ्रेंड सोबत असलो, की मग ते फक्त लेडीजच आणि मुलं.
त्याला त्यांना पण कस त्यात पण सगळ्या सगळी गोष्टी माहित असायला पाहिजे कुठ
हा हा तेच कि मगं तेच सांगालोय. की जेवण पण कुठल्या ठिकाणी जेवण आता त्यांनी रेग्युलर जातात. म्हटल्यानंतर, त्यांना माहित पाहिजे नाही. जेवण कुठं चांगलं भेटते कुठं एक एक एकदा तर असं झालत हो. आम्हाला बारच्या शेजारी अ हॉटेल होत ति तिथंच थांबवलं होत. त्यांना कळालंच नाही. ते कुठलं हॉटेल आहे. काय मग असं नको पाहिजे. सगळ्यांना माहित पाहिजेल ना. तिथलं माहिती पाहिजे त्यांना हा या होटेलमध्ये बाबा चांगलं जेवण मिळतय. आप पण नेहमी इथं जातो, इथं न्यायला पाहिजे. असं असतय, हे कुठं पण गेलं. पण गेलं तर मग, आपल्याला लेडीजना जरास अवघडच होतय जेवाय
होय, अवघड होऊन अवघड होऊन बसतय सगळं संध्याकाळच स्वयंपाक?
संध्याकाळचा स्वयंपाक सात वाजता.
हां, हां, लेटन आसतय. मग आणि काय मुलं मुलं तेन?
मुलगा आहे. माझा लहान मुलगा आहे. पाच वर्षाचा आहे.
हा हा. आता शाळेला गेला असल?
नाही आहे. घरातच आहे. अ कशी शाळा त्याची नऊ तेच साडेबारा. हा लहान गटात आहे. साडेबारा एक वाजेपर्यंत शाळा असती फक्त.
हम्म हम्म. मगा आणि काय मग.
काही नाही. मग बाकी मग काय रेसिपी तेन नवीन काय ट्राय केल्या काय तुम्ही?
रेसिपी काय ढोकळा करायला बघितलं. अगदी नवीनच आ. जुनंच आहे ते. पण जमलच नाही ल जमतच नाही ते.
अम सांगित सांगा बघू कसं करता तुम्ही मग ट्राय करायला बरं.
मधुरा रेसिपी आहे की नाही. त्याच्यामध्ये बघूनच केलं होते. आ हो
हा हा नाही तिचे रेसिपी छान असतात की मी पण बघते तिची रेसिपीज.
पण ते करून बघितलं. पण ते काय वेगळं वेगळं चवीला काय झालंच नाही. वरती छान अस ते हळदीच कलर तेन घातल्यावर येईल म्हंटलं पण एकदम ढोकळा लालच झाला ते.
नाही अ पिवळा कलर झालाच नाहीय. काय हळद घातला नव्हता.
नाही. हळद घा हळद घातले होती पण हळद आहे ना खूप प्रमाण जास्त झालं वाटतं.
ह
मग ते ढोकळा आहे ना पूर्ण असं अ पिवळा पण नाही लई असं लालसर मध्ये असं मध्यम कलर आलं होतं.
आणि चवीला पण काय एवढंस चांगलं झालं नव्हतं. मग दुसऱ्यांदा ट्राय केला की नाही त्यावेळेस ते खाली चीटकूनच बस ल. म्हणजे जमलंच नाही मला ते, आता परत करून बघणार.
हा हा.
तुम्ही काय केला होता?
मी शाबूची शाबूची ते हेच आपलं कटलेट सारखं असते की नाही तसं. हे करून बघितल हो तो व छोटे छोटे कटलेट भिजत घालायचे. मी साबू कोरडेेत साबूच हे करा कोरडी शाबू मिक्सरला लावून घ्यायची त्याचे थोडे थोडं असं भरभरी पीठ करायच मग एक दोन बटाटे बटाटो उकडायचे आणि बटाटा उकडून साईडला ठेवायचा गार करायला नंतर मिरची मिरची जिरे अ कोथिंब कोथिंबीर चालत असली उपासाला तर घालायची. नाही तर नाही चालत असली तर मग मिरची जिरे मीठ घालायचं. अ आणि ते सगळं ते एक हे शेंगदाण्याचं पूड जरा घालायचं ते बारीक शेंगदाने घालायचे आखे भाजलेले किंवा कच्चे दोन्ही पण चालतात ते बारीक करून घ्यायचं मिक्सर ला मिक्सर ला बारीक करून झालं की ते बटाटे आणि ते मिक्सरला बारीक केलेले मिरचीचे पेस्ट त्या शाबूच्या त्या पिठात सगळ्या कोरड्या मिक्स करायचं. सगळं स्मॅश करून घ्यायचं आणि मळायचं ते पाणी घालायच्या आधी मळायचं पाणी घालायच नाही अजिबात त्याच्या आणि मळल तसं मग थोडं चवीनुसार मीठ आणि किंवा थोडीशी साखर च जरा थोडी नकद ह.
हॅलो.
हॅलो हा बोल.
हा आवाज आवाज कटकटी आलेला आहे तुमचं हम्म हम्म. कुरकुरीत छान होतात खरं. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हा तुमचा आवाज कटी लागलाय.
लागला की नाही.
नाही तुमचा आवाज कटकटी चालला आहे रेंज मध्ये नाही आहे रेंज मध्ये आहे की हॅलो. हॅलो.
ह बोला आता
हा तुम्ही रेंज मध्ये आवाज तुमचा कट ये रालाय.
हम् एक मिनिटथां हॅलो आता येतं.
हा याला.
हा मग त्याच क नाही ते सगळं स्मॅश करून घ्यायचं म्हळून थोडा वेळ ठेवायचो आणि कडईत तेल गरम करायला ठेवायचो. आणि एका साइडला तेल गरम केलं की परत जास्त तेल जरा घालायचं म्हणजे ते अ. असं करपूस छान होत नाही ज्या कमी तेल घातलं की परत ते क कच्च भाजलं जातं मग ते ते तळायचं. एक छोटे छोटे रोल कटलेट सारखे करायचे ते पण भरीव रोल करायचे. असं पोकळ ठेवली की नाही त्याच्यात त्याच्यात एर पण जाते आणि तेल पण जाते आणि तेी उडते. ते तेलातन बाहेर पडते ते
हा हा.
म ते ते भरीव एकदम अस छोटे छोटे रोल करायचे आणि ते तळून घ्यायचे. म्हणजे दया्यासोबत खाला तर हा क्रिस्पी कुरकुरीत लागते आणि आत एकदम मऊ असते छानच लागते दह. खूप छान लाते आपल्याला आपले उपास असला की कसं आदल्या दिवशी भिजत घालतो शाबू मग त प्रोसेस असतते ना. रात्रभर ठेवायचं मग सकाळी उठून करायचं मग सगळं मग त्याच्यापेक्षा आणि त्यात शेंगदाणेचे कूट बटाटे सगळं कच्च घालून मग ते भाजय तसं ते करण्या पेक्षा हे इंस्टंट
नै मी एक दिवशी नाय मी एकदा ट्राय करून बघते.
अ कच्च्या शाबूचं फक्त पीठ करून घ्यायचं एक मो एकदम लहा ऐक बारीक होत नाही पीठ त्याचं भरभरीतच होतंय पीठ तसंच वाप कारायच ते आणि खरं छानच लागते तळल्यावर एक नंबर लागते. आम्ही मी तेच काल ट्राय केलं होतो माझा सोमवार असतो ना मंग मी.
हां हां. बरोबर आहे जे इथंनं पुढ त मी तेच करून बघते शाबूचा उपास आस पल्याला शनिवार
हा वडे पण कसे शाबूचे वडे भिजत के घालून आपण करतो ना ते पण चांगलं अस म्हणजे आणि आपलं कसं अ आपल्याला द शाबूचा एसिडिटीचा त्रास होतो नई शाबू ते न खाला खिचडी खाल्यानंतर तेन खरं हे ट्राय केलं की हेच्यामुळे त्रास पण होत नाही आणि दह्यासोबत पण छान लागते खायल्यावर.
हां हा होय साबू खाल्ले की ती ताचा त्रास होतय.
हां होय हे कोरडं असल्यामुळं क नय पाण्याचा पण युज करत नाही आपण. जेवढं बटाटे आहे दोन घाल एक दोन घालतील तेवढंच त्यातच पाणी बटाट्याच्या ह्याच्यात आसतेच उकडलेलं असते त्याच्यामुळे ते त्यातच ते मळायला लागते एक्स्ट्राचं पाणी पण युज करायचं नाही काय
त मंग ढोकळा
आणि इंस्टंट ढोकळा अ ढोलळा कधी केला नाही एकदा केला होता बहिणीने त्याच्यानंतर केलास नई तुम्ही कॉल करता काय?
हां मी कॉल करते दहा मिनटं झाले का?
हां होय.